हॅलो, ह नमस्कार ताई येतोय आवाज काय करत होता, काय करत होत्यात?
बसले होते ताई ह ह सगळे काम आवरले बसले होते. त्या
अच्छा काय नाही चला म्हटल बोलुयात?
हा हो, हो, हो
हो मघ जेवणाचं काय म आज काय बनवलं लागत स्पेशल सध्या? अधिक मास चालू आहे, तर काय लेक जावयाचा कौतुकाचा सण ह ह ह
हो अनारसांचं बेत आहे ते आता उद्या बनवायचे आहेत आनारस
कसे करतात ते अनारसे
अनारस सध्या तरी मी गुळाचेच करते
म्हणजे मला प्रोसेस समजेल का मी तर सध्या कधी? ट्राय नाही केली म्हणजे मला सुरुवातीपासून सांगाल का प्रोसेस कशी करतात?
हो हो सांगते ना सांगते ना कारण, काही लोकांच कसं हो सांगते म्हंजे आनार म्हटलं ना त का खूप अ लोकं असं जरा टेन्शन घेतात ना बिघडतो क काय? जाळी कशी पडते काय? हां हा हा हा. त्यांच्यामुळे ते तेवढं टेन्शन येते, हो हो हो सांगते ना हो तांदूळ शक्यतो आता बघा आमच्या त्या भागा भागामध्ये तो पिकतो म्हंजे शक्यतो ना त्याला, जयाचा तांदूळ म्हंजे पहिले लोक ना त्याला जयाचा तांदूळ वापरायचे जाडा असं त तो जाड असतो. थोड तोकडा असतो तो हां पण आता आ खरं म्हणजे मी तर, सांगते तुम्हाला मी रेशनीगचे तांदूळ वापर पण लय त्रास ना होतो तो, आपण हां रेशिंग चे चालतो फक्त जूना तांदूळ वापरायचा त्याच्यासाठी. ते
अच्छा आणि म म्हंजे मग तो अंदाज कसा असतो जर, म्हंजे आपल्याला जर, करून पहायचा असेल तर पोसेस काय म्हंजे?
प्रोसेस म्ह्णजे आता समजा बघा तुमाला तांदूळ हा बा समजा आता एक किलो तांदूळ समजा तुम्ही घेतले जरा एक किलो तांदूळ घ्यायचे आणि ते सकाळी भिजत टाकायचे सो तुझा आजचा वार काय आहे? बुधवार वार आहे. बुध हां मगं बुधवार वार आहे तर बुधवारी समजा तुम्ही त बुधवारचा पूर्ण दिवस. गुरुवारचा पूर्ण दिवस आणि शुक्रवारचा पूर्ण दिवस. तीन दिवस झाले त मग तीन दिवस फक्त एक काम कराचं का तिन्ही दिवस रोज पाणी बदलायचं ते. ते पाणी बदलावं लागतं कारण म हा का हां कारण ते जर चा पण. तसं
पाणी ठेवलं?
येतोय ना आवाज ताई माझा? हो येतोय मला ताई तुमचा हा मला पण येतोय तुमचा तर, हा तर मग ते तांदूळ न अ अ म्हणजे आपण रोज असं थोडस हाताने हलक्या हाताने थोड खालीवर करायच त्यातल पाणी निथळून काढायच आणि नवीन पाणी भरायचंय त्यांच्यात.
ओके ओके ओके हां.
तिन्हीं दिवस रोजच करायचं ते प्रोसेस. मी तर काय करते माहितीय का कधी कधी दोन ही सग सगळ्यांत महत्वाची आहे कारणं आनारसा काय करतो खूप घाण वास येतो. त्याच्यासाठीे च ही स्टेप महत्वाची आहे. दिवस रोज पाणी चेंज करायचं. आणि चौथ्या दिवशी ते अं काढून एखाद्या चाळण्यातत वगैरे विथळत ठेवायचे ते आणरस. आणि निथळत ठेवल्याच्या नंतर एक अर्धा तास पाणी जाऊ द्यायच आणि कॉटनच्या फडक्यावर ते फॅनवरच वाळट टाकायचे. एखादा कॉटनचा फडका घ्यायचा काय तुमची ओ जास्तीत जास्त दहा ते अर्धा ते पाऊन तास इतकंच वाळवायचे हे प्रोसेस पण महत्त्वाचे आहे. कारण त्याच्यामध्ये हा मॉइचर राहणं हे फार गरजेचं मोईशचर राहायला पाहिजे. त्याच्यासाठी ते अर्धा ते पाऊन तसाच फक वाळवायचे. नाही गिरणीत नाही. ते ओले असतात ना ओले असल्यामुळे ते गिरणीतून दळून नाही आणता हेच शक्यतो ते मिक्सर वरच दळावे लागतात जर अगदी तुमचे स्वतःचे. लोकांची घरघंटि वैगरे असते. आता माझे आहे स्वतःचे घरघं टि त्याच्यामुळे मी दळते. पण तेही चांगले होते खरं सांगिते. तुम्हाला ते ना असं वड्यासारखे पिठू होतात. आणि आपण मिक्सर वर दळतो ना ते पीठ थोडस रवा राहत. मग रवा राल्यामुळे हा त्याला जाळीत पडत. द्या थोडंस राहतच. किती तुम्ही हे करा फाईट तरी ते खूप त्याचे म्हणजे लागत त्याला त्याची जी तशी असले कि तशीच लागते मग ते तांदूळ आपण दळले ना का ते पीठ. ऐका तुम्ही आता ज साखरेचे करताय तर साखरेच पहिलं मी तुम्हाला गुळाचं सांगते कारण मी गुळाचे करते.
ओके.
मी नेहमी. हा मग त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आता समजा ते तुम्ही ते पीठ घेतलं तर ते पीठ मोजून घ्यायचं. आणि तीन भांडे पीठ त्याला एक भांड गुड असं प्रमाण घेते मी तरी हे प्रमाण घेते. हा तीन म्हणजे हा तीनच, तीन वाट्या जर तुम्ही जर घेतलं तर त्याला एक वाटी गुळू घ्यायचा आणि मी कसं करते गुळ चांगला खिचून घेते ते खेचून त्याच्या त्याच्यानंतर एक ते दीड चमचा साजूक तूप टाकते. आणि तो टाकल्यानंतर ते गूळ आणि हा असं चांगलं सण म्यासं असं म्हणजे आपला हात त्यांच्या आपली एनर्जी असते ऊर्जा येतो ऊर्जेने- ते गुळ वितळला जातो त्या तूपात आणि असं चांगला फेटून फेटून घेतलं का नंतर तर त्यांच्यामध्ये ते पीट मिक्स करायचं आणि त्याचे गोळे भांधून ठेवते आणि मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी दोन दिवस रोज त्या डब्यातून आपलं काढायचं परत मळायचे परत गोळीय त्यांचे आपल्या हात च तेला ते ऊर्जा ऊर्जा घर्षण आणि ते पीठ हा म्हणजे ते पीठ फॉर्मेट चांगलं होतं ते असं त्याच्या नंतर अनारसाला जाई तळायला मदत होतंय आणि मग कसं काही वेळेला काय होतं आपलं जे वातावरण असतं म्हणजे हवामान म्हणतो थं उन्हात पावसात त्यांच्या मुळं कधी कधी काय होतं का ते पीटी येत नाही मग अशा वेळेला काय करायंच अर्ध केळ टाकलं तरी तरी चालतं कुस्करून त्यातं त्याच्यामध्ये जाई पडण्यासाठी हा म्हणजे प्रत्येक वळेला केळ हवंच असं नाही पण अगदी वाटलं बाबा आता नाहीच होतं आहे.
अच्छा अ आणि मग हे पीठ आपण किती दिवस स्टोर
हे पीठ जर तुमचं तयार पीठ आहे ना ते तुमचं सहा महिने फ्रिज मध्ये ठेवू शकता सहा महिने बा हो हो बाहेर तुम ते एक महिना राहील असं पण फ्रीज मध्ये ठेवलं तर अगदीच सहा महिने म्हणजे माझं तरी राहत्ययं आणि मी ठेवते. आणि मग ते पीठ आता जर समजा तुम्ही आता आता शुक्रवारी जर केले तर बरोबर दुसऱ्या शुक्रवारपर्यंत आठवडाभर ते पीठ असं फुलून वर येत जस तुम्ही रोज जर काडून मळत राहिले. ना हा तर ते असं फुलून अस वर येते एखादा केक कसा फुलतो तस फुलून वर येत त्याच्यासाठी त्याला रोज मळायचं परत ठेवायचं काढायचं डाब्यातून हा परत टाळायचं प म असं करू ते चांगलं वटत आणि मग घेताना पण थोडस एकात
हुं हुं हुं तुम्ही कॉन्सेप्ट फार सुंदर फार सुंडर ग जे हे करून सांगित सोप्या सुटसुटीत पद्धतीत म्हणजे आमच्या सारख्यांना अनारसा हा प्रकार फार भयंकर वाटतो ह ह ह
माझ्याकड फूड लायसन आहे मी बरेचसे पदार्थ दिवाळीचे लाडू करंज्या चकल्या पण करून विकते किंवा रुखवत असतात ना रुखवताचे त मोठ्या मोठ्या चकल्या करंज्या असं
मी आता तुम्हाला तेच म्हणणार होती तुम्ही एखादा क्लासेस किंवा तुमचा हा हूनर आहे ना तो लोकांपर्यंत पोहोचवा चालेल.
मी आ ह्याच्या ऑर्डरी जास्त घेते रुखवताच्या ऑर्डर माझ्याकडे भरपूर येतात आणि दिवाळीमध्ये सुद्धा भरपूर पूजेचे पदार्थ
तुम्ही यासोबत अजून एक काम पण करू शकता ना? मॅडम एखादा अस क्लास ज्या आहेत आमच्यासारख्या मुली त्यांच्यासाठी एखाद असा म्हणजे कार्यशाळा किंवा एखादा घरगुती क्लास
अअ अ हो करू शकते पण कस आहे माहितीये माझ अ जे हे आहे ना शेडूल ते एवढच बिझी आहे ना कामाला त्याच्यातून वेळ नाही. म्हणजे हे एक माझी आवड म्हणा तुम्ही मला स्वयपाक काची अत्यंत आवड आहे. खूप खूप आवड आहे माझ्याकडे कोण पाहुणे आल्या ना हा का त्या ना करू न घालायची मला आवडे स्वतः खान पण दुसऱ्याला करून घालायची माझी खूपच म्हणजे मला आता आमचे तर शेजारी असे होते ना हा तर ते लोक आले ना का ते काय म्हणणार मामींकडे जायचंय जेवाला मामी तुम्ही बनवा ची कन मटण आस घ गेले तरी आई वडील तू बनव नणंदेकडे पाहुणे गेले की म्हणतात हो हो नक्की नक्की नक्की हा नाही आता सुद्धा मी अधिक मास मध्ये जवळ जवळ सत्तर ऐंशी अनारस करून विकले मी आता. म्हणजे तेहतीस तेहतीस कोणी अकरा अकरा पुढे तेहतीस तेहतीस घेतल भरपूर विकले आणि थोडसं पीठ आहे म्हटलं आता माझ्या जावई यायचे आहेत म्हणून माझ्या जावयांना राहू दे म्हटलं आता करायची माझी हे नाही कारण हां हा वेळ नाही मिळत आता हा छोटा असल्यामुळे थोडस मला नाही जमत ना आता म्हणजे
हो ते आहे आणि मुलं--आणि मुलं येत नाही ना म्हणजे सुट्टीशिवाय मुलांच बालपण अनुभवताय नसेल ना
हो ना हे नाही ना सहा महिन्याचच आहे माझ्या तीन वर्ष झाली त्याच्यामुळे ते छोटं आहे पण तर हा मग -ते त्याला मग त्याला हा घेण्यात वेळ जातो त्याच्या मग मग बाकीच वेळ नाही मग म्हंटल आहे ते पीठ राहू दे आणि तुम्ही अशा पद्धतीने करून आणि साखरेच अनारस पण ना ताई होतात छान पण ते कडक होतात साखरेचे अनारसे असे कडक असे कुरकुरीत लागतात हां -हा फरक आहे तुम्हाला जर कडक कुरकुरीत पाहिजे तर तुम्ही साखर टाका त्याचे प्रमाण सेम आहे पण जर तुम्हाला खुशखुशीत पाहिजे खुशखुशीत तर त्याच्यामध्ये गुळ वापरायचा हा आणि मग ते हा मी पाटावर पहिली ना खसखस स्प्रेड करून घ्यायची नंतर तूप घ्यायचं बोटाला तुपावर ते थापायचं ख स्प्रेड करून घ्यायची अशी थोडीशी पसरवायची आणि मग आणि हां त्या खसखशीची बाजू आहे ती तेलात वर आली पाहिजे हं वरच्या बाजूला म्हणजे
आणि तेल पण कसं हवं म्हणजे- खूप गरम हव की मीडियम हवं असं
मीडयम मीडियम
खूपच आणि अनारसा त्याला खूप तुम्ही त्याच्यामध्ये टाकलं तर त्याच्यावर ते झाड आणि तेल उडवत उडवत त्याला जाळी सुटेपर्यंत तो परतायचा नसतो. तो पलटी नाही मारायचा. एकाच बाजूने तायचा म ते तुम्ही जस जसं तेल सोडाल उडून ह हा हा हा बघा तुम्ही एकदा करून
म्हणजे खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून जशी माझ्या एखाद्या मोठ्या बहिणीशी बोलतेय इतकं म्हणजे एकदम छान तुम्ही रेसिपी अवघड रेसिपी फार सोप्या शब्दात सांगितली थँंक यू हा.
हां. आणि नक्की तुम्ही करून बघा ह्या पद्धतीने मी सांगितलय त्या पद्धतीने खरच खूप छान होते हा हा नाही आणि करूनच बघा आणि केल्या नंतर हा हा चालेल चालेल करून बघा आणि तुम्हाला काय जर आडलं तर मला कधी पण फोन करा मी तुम्हाला सांगेन हम्म. हा ह हा हो मला सुद्धा तुमच्याशी बोलून छान वाटलं हो तब्येत वगैरे एकदम मस्त. काय
हो काय आणि बिझी शेड्यूल वरून स्वतःसाठी पण वेळ काढा थोडासा आराम करा.
हो आरामच करायला वेळ नसतो बाकी सगळं वेळ असतो पण तो आराम काय करण माझ्या च्यानी होत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
हा हा ठीक आहे चल हो हो ठीक हो ओके.